हॅलो...
काल गेल ते शेतात...
तर...
काल गेलते शेतात आता....
बादलावाला...
ह का...
हम्....
हम्......
बादगाव एक वावर झाल... बरडर ला अजूंची चोल्यातलं लावली आता...
हम्म ह...
आमचं विकाल नस त पांढरी झाली...
आमचं राहिलं नि अकाजून...
हा का....
गजानन ड्रावर... बलाच.. त्यांला येऊ राहिले फोन पण ते माय... हा ना... अन् असं झालं तीनच पोण राहिले प आता परत येतं काय होतं अजून
बरं नवीन कोणतं आलं काय नवीनच दाखव राहिल आता
अ वरती ऑडिओ असेल खाली टाईप करेला असेल नाही तर तुम्हाला टाईप करणं असेल तेच ना
नाही नाही ते नाही दुसरच टास्क तोय
सांगा मला त्याचं
य गुगल सर्च हे नेक
हा हे आहे ना
आ
ह मग त्याला ते गुगल सर्च म्हणजे ते प्रशिक्षण देऊ रा तुमला चालू ठ्या आपण हा चालू हा
हॅलो हॅलो
हा बोल
ऐकायला यत होत काय
नाही नाही
त्यांची रेकॉर्डिंग आहे यांचा कॉल ऐकल नाही का
नाही
बर झालं
आवाज नव्हता त्याच्यावर
हा मग त्यांचा फोन यला होताना
हो का
हम्म
हम्
आता तुम्हाला नाहीय आलेलं आहे गुगल सर्च बर कॉल कट करते परत लावते
हम बर
ह